हा बोला की
हा बोला कि ऊन बाबा कि कसलं पडले
होह पाऊसच काय नाव घेना
हा आमच्या इकड पाऊस पडलाय आत्ताच दोन दिवस नाही पडलाय मध्ये एक दोन तीन दोन तीन दिवस भरपूर पाऊस पडलाय
आमच्या इथं नाही पाऊस हेच पडले म्हनच
हम्म कालपासूनच पाऊस नाही तेवढं आम्ही इकडं आले तेव्हापासून पाऊस नाही
नाही का, हम. हम हम आणि नाही एकदाच पडला आदल्या दिवशी. हा ऊन -उकाडतय झोप पण लागित नाही दुपारची.
उकडते होय होय, आमच्या इथे बघा कंटिन्यू एक तीन दिवस पाऊस पडला, एक अ दीड दोन वाजले ना पाऊस पडाय चालू व्हायचा दुपारी. आणि एक दिवशी तर सकाळ सकाळी अकरा वाजताच आलाय पाऊस.
काय करायचं.
अ आणि आम्ही एक दिवशी देवाला जाणार होतो रयवारी या तेव्हा रात्रभर सक काळपर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत पाऊस चालू होता रात्रभर.
हा, इतका पाऊस पडलाय?
इतका पाऊस पडलाय.
आणि आमच्याकडे क अजिबात नाहीये, परवा जरा आ रात्री ज आल्यागत झाला एक तास भर होता खरं. त्याच्यावर नाही, झालं त्याला चार पाच दिवस गोष्टीला त्या.
तरी पण जरा एवढं कडक ऊन पण नाय ना, जरा जरी म्हणजे हवामानात जरा बदल
हा हवामानात जरा बदल, कडक झा कडक ऊन नाय सोडा असं हे पडलंय, तावत नाही.
तावत नाही हा तेच की, म्हणजे शिरवाळ पडल्यागत.
हा पडलंय, हम्म हम्म
हम्म, बाळ झोपलंय बघा झोपलंय तवर करून घ्यायचं होतंय तेवढं.
तर काय ओ नंतरन कॉल हो
हा, होत नाय, कारण तिथं कसं काहीतर करोस्तवर तेन कोण पण त्याला घेत होतं, मी बाहेर जायाची डायरेक्ट, आता हिथं कुठं जायचं? मग आता उठल्यावरती अन आता ऊनच आहे ना, आता उठत नस सोडा आता दोन तीनला उठल.
हा हा.
झोपलाय लवकर हा तोपर्यंत किती होईल तेवढं?
जेवण आवरलं आम्ही मुगाची भाजी केलती.
मुगाची -मुग शिजवून? हा आमच्यात पण तेच केलंय आज.
हा मग शिजून म्हणजे, आमची आजी आल्या नाही जरा. मम्मीची आई हिकडं आल्या हा काल आल्या. मग तिला जरा मुगाची भाजी आवडत्या. म्हणून हम. मग शिजवून कांदा घालून चटणी मिठ घालून परतलं होत.
हा.
तिकट सांडगा केलता आईनी.
हा हा आई आल्या का गावासन?
आली. आई आल्या काल आल्या.
सांडगा कसं ते डाळ घालून तेनच करताय नाय, कांदा, डाळ
सांडगा जरा वाळला भाजून घेतोय पहिला.
हा.
आणि ते मोठ मोठं असल्यामुळे जरा असं त्याला दुखवून बारीक करतय. आणि मग नंतर ना कांदा घालून तेला आणि तजरा भाज
भाजतायं हा हा.
आणि मग जरा मसूरची डाळ, चटणी, मीठ घालून कनइ शिजवतोय. तेची आमटी पण मस्त होत्या.
होय होय, आम्ही आमटीच करतोय.
हूं, आमटी पण मस्त होती. आम्ही घट्ट ना असंच केलंत तेच आणि
आमटी केलती हेजी डाळीची. काल रात्री जरा शेंगदाण्याची आमटी केलती तीे लयकाय.
हां, हां.
उपवास होता नई आं.
अं, एकादस, मग शेंगदाण्याची आमटी कसं म्हणं ते हे मिरच्या आणि शेंगदाण मिक्सरला लावून कर व्हय का, हां, हां आणि तसंच हाय ना. ते, बटाटा पण तसाच करायचा.
मिक्सरला?
नाही, नाही, बटाटा बारीक चिरायचा आणि तेलात फोडणी घालायचं, फोडणी कसं घालायचं, फक्त तेलातच जरा बटाटा भाजायचा आणि त्यात आपण शेंगदाण आणि मिरची कस बारीक कर ते, ना ते बारीक केलेले घालून पाणी वतायचं आणि मीट टाकायच. म्हणजे फक्त शेंगदाणा, हां हां, एक बटाटा
हूं, छान लागतय आणि मला कसं आवडतंय सांगा, म्हण उपवास धरला तर बटाटू शिजवून घ्यायचा.
हां.
आणि ते असं बारीक बारीक असं पाक अस त्याला असं हाताने हे करत्या आमच्य - - मम्मी करायची. अ कुसकरायची आणि अ त्यात अशी मिरच्या चिचून - - घालायची तेल, जरा जिरं, मोहरी घालायची त्यात मिरच्या चेचून घालायच्या ते बटाटे त्यात घालून हलवायचे.
शेंगदाण्याच कूट, हळद घालायची आणि जरा पाणी घालायचे, आणि असं घट हे करायचे असं घटच हे करतोय किनइ चालत्या.
हळद चालत्या, आणि जिर, मोहरी पण चालतय?
ह हळद जिर चालतयं मोहरी नाही घालायची.
आमच्या इथे हळद चालत नाही, जिरं चालत नाही नाही. चाल
आमच्या इथे चालतय आवो.
हा हा. तिकडं ते तुमच्या इथं पद्धत तेन असल, आमच्या इकडं नाही हळद खात नाहीत. आणि जिरं चालत नाही, आणि आता आम्ही पापड तेन सांडग्याच आपण पापड करतो नाही उन्हाळ्यात च उपवासाचं त्यात अजिबात जिर घालत नाही, कर्नाटकात अजून जिरं घालून करत्यात खर आपल्या इकड करत नाहीत.
नाही का?
हा.
हम हम आमच्या इथं चालत्या हळद, जिरं चालतंय आणि त्याच अस कट हे करून नाही नाही, माझ्या पशी फोन नाही त्यांचा. हाय वाटत रजिस्टर. हा.
का वरीची भाकरी आणि
अ नाही अ वरीची भाकरी नुसता ती भाजी तशी खायला आवडत्या. ते बटाटूचं मला ये कट न करता असचं.
सपक हा सपक आणि तोंडीला काहीतरी चिप्स तेन असल तर
हा चव बटाटे चिप्स पाहिजे, त्याच्यावर. हम्म बागे काही खो वाटत नाही बाऊ उपवासच लाग आणि काहीच ख वाटत नाही
हा ते शाबुखाला की जास्त असं हे होत उचमळ
शाबूच तोंड बघ वाटत नाही काल शाबू केल तर सकाळी म्हणजे मिस्टरांचा डबा असेल म्हणून त्यांच काम त्यां कन्सल झालं गावातच होत का मग त्यानी टायमाला जरा खाल्ला जराच खाल्ली आणि उरलेला शाबगणी तसच पडली हो
मध्येच शाबू डा करायचा तर ताटलीत घालणार ना उन्हात वाळत ठेवा
हा
अ ते वाळ वर् तळायसते
ते
हा
कक
नाहीतर जरा मऊ असला ना मऊ अस असला तर त्यात बटाट शिजवून घालून त्याच हे करा की मग वड्या करा क वड्या म्हणतो ते वड करा की शाब वड
अम् ते ते येईल कटकण शाबूच खायल नकोम द्या
नको म्हणते नाही त वड केल्यावर खाते जरा बटाटा जास्त घालून करा
अ बघतो काय
मात युट्यूब ला एखादी रेसिपी बघा कि जर शाबू शिल्लक राहिला अस तर काय करायचं शक्यतो ते शाबूपच नाही आहे ना हेच करायला लागणार आहे वडाच करायला लागणार आहे हा वड हा तेच ते मग आता चार पाच वाजता नाच केला
हम बाजारा शाबू बटाटू अजून घालायला पाहिजे शिजव
हा शिजवून कुकरला शिट्ट्या काढा बटाटू लगे शिजते आणि हे करा
हम ते एखाद्याच कश आज सोडतत ना
होय हो नाही एकदा राहिलं की राहतेच खवट नाही आमच्यात पण मध्ये एक दोन तीन सं तस झालं शबू कोण खानाच मग आमच्या आ कस कर त्या थोडं
ह पहिला चालोय त्यांचं पाच झालं तिकडन इकडं एक डिस्कनेक्टिंग झाला आणि चार बुोलला पहिला हॅलो
हा बोला थोडच भिस घालच त्या आणि थोडं मग असं तळतोय जास्त वर ते एक पाठीीभर आम्हाला तळायला लागते बघा पण आमच्या पाच जणांची संकष्टी असते हा सगळ्या प्रकारच थोडं थोडं म्हणज एक पाठीीवरर तळायचं आणि हे थोडं शाबूचोडा मग काही केळी असते तर घरची आहे ते आंब ते नाते त्यात आता सीझन मध्ये असते सगळं फळ ते
हा हा होय
ती थोड ह मग चालते
चालत वच होईल ला
हा लागते
हम्मम ते कसंई शाबू पण नुसत खू वाटत
ह वाटत नाही हा त्यातन दही किंवा आणि खा गम गरम ख चार घ खालं कि ते परत खाऊच वाटत नाही शाब काय पण मला
होय ते आहेच का ना काय असं शाबूत आहे कुणासटो शाबूच खावू वाटत.
खाऊ वाटत नाही. आता संकष्टी दिवशी बघा दोन वाजता आम्ही शाबू करून खाल्ला तर त्याच दिवशी पाऊस पडला मोठा आणि मिस्टर एक नव्ह त घरात दोन वाजता आलीत तेनी पाऊस पडला होता. थांबलीत तिथे कवट्यात अडकून बसली तिथंच.
हा
मग त्यांनी यायच्या टाइमाला शाबू केला आणि तेव्हा सगळ्यांनी फराळ केला.
अरे बापरे,
आणि ते नायलॉनचा शाबू नाईलाॅनचा शाबू मिळतात. नाही नाही तो फा झटपट म्हणायचें नायलांचा त्याचा शाबूवडा करायचा तो, हम्म तसल पण असतय. कधी करू वाटलं तर आम्ही कस करतोय. नवरात्र आले ना आत्तीचं ते उपास नवरात्रचं
हा
ह तेव्हा मग आधी एक दोन दिवस करून ठेवते. ते म्हणजे मुरतय तवर ते तेल तेल जाते त्यातलं, हा हा म्हणजे, करून ठेवले की दोन दिवसांना ती आमची आती तर उपवासाला कायसुद्धा खात नाही. हा एक दुपारी कायतरी वाळलं खात्या. मग संध्याकाळी म्हणजे सकाळीच ते शाबुतेन खाल की दिवसभर ते कसतर होते नाही.
होय.
तिला मग काय करतोय संध्याकाळी तिला करून देतोय. अस करतोय मग दिवसभर जरा फळ जरा वेफर्स इकडं तिकडं ते खायला आणून ठेवलेलं असते. तसलं खात्या वरिच मग संध्याकाळीच ते करून देतोय.
हा हा त्या काहीतरी वेगळं असल्याशिवाय पण उपवासाच्या माणसाला
बरं वाटत नाही हा मग फळ असत्यात. तिला नंतर ते शेंगदाणाच्या चक्क्या, राजीगऱ्याच्या चक्क्या. ते आणून ठेवले असते शाबू चिवडा, बटाटा चिवडा
हा हा
चिप्स तेन काय घरचं असतय. कवा आणत्यात तरीपण घरातल आणि बाहेरचं फरक पडतोयच की.
होय, चल बाहेर चल एक मिनिटं,
ह